हॅलो!
हा बोला
हा येतं का आवाज?
हा येतोय बोला
हा बोला काय करताय?
काय नाही बघा सर सगळं कपडे येथ घडी मारून ठेवाल तो
होय मी पण जरा बाहेर होतो आणि पाऊस बारीक बारीक चालू झाला. म्हण म्हटले हा जर असं हे केलं आणि आता तर मोठा झालाय पाऊस
हो आत्ता पोरांना सगळं आवरून पाठवून दिल मी पणग सगळं कपडे वगैरे काल घ कलेली वाळणच नाही येत पावसामुळे
पावसामुळे वाळे ना झालेत पहिया होय.
मग सगळं घडी मारून ठेवलं आता जर वाळणी
हा हा लहान आहेत मुले,
मुलं एकटा आहे किंवा सात वर्षाचा आहे एकटा नऊ वर्षाचा आहे. मग दोघं पण जातात शाळेला एकट्याला बरणी आता घरी आहे. काय?
हह यवताववर मो ब यव तववरणता बद बी गडस्तनची
होय होय चार दिवस झालं बरंच वाटे ना त्याला पण घरीच आहे.
अ हा हा ह
हम् मग तुमची मुलं, हो श्रद्ा इ चलक जातात कि श्रद्धा अकॅडमी तांबेंचं माहित आहे काय? तांबे. हा तिथं जात्यात, दोघं पण तिथंच आहे. अन त्यांच पप्पा पण तिथंच आहेत जॉबला.
अं हा हा हा हा.
मग ते पण दोघं पण तिथंच आहे.
होय. माझी पण मुलं अं मोठे टे. म्हणजे एक आता दहावीला या वर्षी आणि एक आहे तो अ सहवी ला आहे.
तुम्ही कुठे जातात म?
म्हातारी बारी पण माहीत असल ऐकून. इचलकरंजी मध्येच मणिर शहादा म्हनुन ऐकून असेल. हा म इकड आलं आहे या, होय होय.
होय काय? मग कोल्हापूर जास्त लांब होत नाही का येऊन जाऊन म?
अ नाही म्हणजे आधी तिकडं आम्ही होतो, तो कोल्हापुरात मग, हा हॅलो, आधी म्हणजे कोल्हापूर
हा ऐकू यायलं.
हा हा. हां. हॅलो मॅम, तुमचं काय क्लिअर येईना मला. हॅलो,
थांबा एक मिनट. ते पावसामुळे होत की नेटवर्कचा हे इश्यू आहे जरा. बघा येतोय का आवाज?
हां हां. क्लेअर येईना त्यासाठी, हा आता येतोय बघा.
येतोय ना? हा. बाहेर पाऊस पडत पडाय लागला की, घारात तस रेंज चा थोडा प्रॉब्लेम याय लागला.
होय होय होय.
होय तेच्यामुळ. तेच म्हंटलं आधी कोल्हापूरच्या त्या भागात होती. आम्ही प्रॉपर आमचं गाव तिकड गारगोटीकड आहे. कापशिलीच्या पुढे तिकड गावे. हा मग आम्ही हा म्हणजे अं मिस्टर जॉब साठी म्हणून इकड आहे. आधी त्यांनी बाहेरच च सुरुवातीलं होत. मग नंतर लग्न झाल्यानंतर एक दोन तीन वर्षानंतर मी ही त्यांच्याकडे आले. सोबत आले इकडं मग.
होय का? आत्ता कुठ इचलकरंजी मधे आहे काय?
इचलकरंजी मध्ये. हा, कामाला आहे त्यांनी
हां हां, मग तुम्ही पण इथच राहता काय इचलकरंजीत?
होय होय इथंच इचलकरंजी मध्येच राहतोय.
हा हा होय. मग सगळं आवरलं की नाही?
आव अं मुलं सकाळी गेली. त्यांची सकाळी शाळेला जातात आठ वाजताच ते. म्हणजे ती हा त्या शाळेचीच अकॅडमी आहे. गेली आता तिनी पाच सात वर्ष झाल चालू केलीया. म ते मुल पण तिथं अकॅडमी त्यांच्याच अकॅडमी अकॅडमीमध्ये घातल्या त्यांना. त्यामुळे त्यांच्या शाळेचं टायमिंग वेगळ असत तय आणि रेग्युलर दुसरी शाळा आहे त्यांची त्याच टायमिंग वेगळां असतोय. म आता सकाळी आठ अ सकाळी आठ ते अ साडेचार पर्यंत शाळा असत्या मुलांची.
ह ह.
म आता हा जो दहावीला आहे ना त्याच मग शाळेमध्येच तिन एक्स्ट्रा क्लास म्हणजे शाळेतर्फेच तिने घेतात. क्लास ते एक्स्ट्रा. वाचन वगैरे तेन घेतात शाळेतच. हं. म ते साडे सहा, सात ला सोडतात. इकडं कबनूर वगैरे.
कप तिकडेच होती पण ती श्रद्धाची पण तिकडच आहे की रॉयल इंग्लिश मिडयम स्कूल मग रुईपाटा माहितय आहे का? माझं पण पोरग तिथच आहे रुईपाटा पाशीआहे बघा.
पाटा ऐकून माहितय मला सोडा पण त्या शाळेमध्ये कधी असं हे नाहीना ह म्हणजे ऐकून माहितय मला तो असं एरिया वगैरे.
रुई बड नवीन श्रद्धा अकॅडमीच झाले ते ओपन तिथंच आहे. दोघं पण मुलं माझी नर्सरी पासून तिथेच आहेत.
हा मग माझी पण तशीच आहेत. लहान म्हणजे थोरला मुलगा जेव्हा एक दोन, तीन वर्षाचा होताना तेव्हा मी सोबत आले ना. त्याच्यानंतर मग त्यांना ते ह इकड हे केलं ते आणलेच, आणले आम्ही त्यांना.
मग तुमचं मिस्टर काय करतात मग?
अ हेला आपलं साईजिंग टेक्स्टाईलला.
हा हां.
ना त्याच्यामध्ये मास्तर आहे त्यांनी ह.
हो हा बर. मग कस असते तुमचं डेली रुटीन?
डेली म्हंटलं तर पहिला कस होतं शिफ्ट व्हायचं होतं ह्यांचं. म्हणजे होत.
ह
पण त्यामुळं असं म्हणजे पूर्ण दिवस भर असतान त्यामुळे सकाळी आपलं उठल कि आठ त्यांच जिम वगैरे असते चालू त्यांनी जिमला वगैरे केले की मग मुलांना उठवायच आपण जिमला त्यांनी सहाला जाता मग पाठपाठ्या मुलांना उठवून ह्यांना जरा अस नाही थोरला मुलगा हे तो जरासां वचन वगैरे करत बसतो सात वाजेपर्यंत. आणि धाकटा आहे तो जरासा, जरासा आळस करतोय तो अभ्यासात जरा इकडे तिकडा आणि सकाळ, सकाळी उठताना जरासा हे करतोय त्रास म्हणजे त्याला हे होत नाही उठताना.
माझं पण बारक तसंच आहे.
हा थोरल्याच काय तो जरा बसतो थोडा वेळ अभ्यास करत नंतर सात वाजला पासून मग मीच त्यांना आंघोळीला लावून देतो मग आंघोळ करून दोघं एक वर, एक वर येऊन. मग तयार केलेले असते त्यांना काय दूध. हा दूध घ्यायच नाष्टा असला नाष्टा खातात मग मग ते चालू अस त्यांच आवरायचं ते शाळेचं सगळं आवरण्यातच त्यानी एक पाऊन तास अर्धा पावन तास गेलेला असतो. तिथ ती चालु असते खाऊन वगैरे हे करण्यात म नंतर तर पावणे आठला मग डबा वगैरे भरून वगैरे ते जातात तेने.
हा, हा, हा स्कूल बस येत का काय सोडते?
नाही सायकली वरुण जातात दोघं. दोघ प हा, हा. सायकली वरुण जातात दोघं पण सोडायला काय नाहीत. छोटी एकदम लहान होती त्यावेळी मात्र अ रिक्षा लावली होती एक, दोन वर्ष दोघांना.
हा, हा.
त्याच्यानंतर म काय नाही सोडायचं काय असं नाही एकदम सुरुवातीला रिक्षा परत आम्ही मी कधीतरी सोडा वगैरे जायत होतो. त्याच्यानंतर मग काय नाही. आता जशी, जशी म्हणजे थोडीशी कळती झाली ते त्यांची तेच जातात साकलीन.
मग तुमचं शिक्षण किती झालंय?
माझ नाही जास्त झालं माझं दहावी झाले फक्त.
होय काय आता का एवढं दहावी म्हणजे पण बस. टॅलेंट असल्या ना कुठं पण काय पण करू शकत सोडा आता
होय नाही शिक्षण म्हणण्यापेक्षा कसं. म्हणजे पहिला एवढे आता कस आपण आता आम्ही शिक्षणाला. पोराना करा वैगेरे किंवा अभ्यास करा? आम्ही लागतोय आम्ही तुम्हाला शाळेत काय शिकवलं आज? कशावर टेस्ट घेतली हे सगळं आम्ही विचारतोय पण आमच्या वेळी ते नव्हतंच. आमची तेवढी म्हणजे हा. घरी कस आईवडील वगैरे असायची पण जेम तेम तेवढंच त्यांनी त्यांनी असं. अभ्यासाच्याबद्दल विचार न म तर लांब लांबपर्यंत घरातली कामं हा. हा तू घरातलं काम आवर लाशी मतलब शेती होती तेन. जनावर होती ते बघत बघत त्याच्यातून काय असेल ते शिक्षण केलेलं. तेवढच पण शाळा मला शिकण्याची खूप पहिल्यापासूनच खूप आवड होती. पण ते काय जमलच नाही. दहावी नंतर ना हे झालं दहावी नंतर मग
माझ तस माझ पण बारावी पहिला बारावीच झालत माझं. म माझ पाच सहा वर्ष ग्याप पडले हो माझं.
ताक. हा पाच सहा वर्ष का काय ग्याप पडलेला मूळ
माझं दोन मुलं झाली ती माझं बारावी झालं माझं बारावी झालं अठरा वर्षात माझं पण लगन झालं.
अरे अठरा म्हणजे जरी तरी तरी लेट झालं माझं जरा थोडं आधीच झालं सोडा. ह.
लगीन न झालं झालं झालं कसं काय लगेच राहिलंच ते तीन महिन्यात तीन चौथा व महिना झालं की लगेच राहिलं?
हा.
ते झालं पुरपुत ते जरा मोठं झालं अजून एक तसं चार पाच वर्ष माझं गेलंच होतस? मग नंतर काय केल हो मुलांच्यातच गेलं. मुलांच्यातच गेला मग हेनी म्हंटलीत. घरी बसून तर काय का घरात पण टाइम जातेच? तसं पण आणि तिथं पण जाऊन जाते जरा स्ट्रगल करायला लागते जरा.
बर होय होय.
म्हटलं. मग नंतर पोर माझा मोठा पोरगा किती पहिलीला होता ते पहिलीला असता मी पण ऍडमिशन केललं माझं पण.
हा.
ऍडमिशन करून मी पण चिकोडीला जाऊन येऊन आणि बारक पोरग पण माझं बारक होत. त्याला सोडून मग जायचं?
नाही थोडं मग घरात मग दुस दुसरं ना मग घरात. नाही मग घरात दुसरं कोण असं अ म्हणजे सासू वगैरे किंवा कोण नाही काय करणार असं मग
सासू एकटीस आहे आमची सासू हाय आणि कोण सासरा वारलीत. सासरा होती पहिला मग आमचा साजरा काय करायचीत दुपारच्या टाईमाला जाऊन पोराना आण.
हा जास्त चालून आल तुमच्या सोबत त्यांनी. अ म्हणजे सासू आहेत तुमच्या हातात हा म्हणजे तस एक खांदी व्यक्ती कोणतरी आपल्या आपल्या सोबत असणं म्हणजे ते सुद्धा थोडं आपल्याला आधार असतोय ना खरं? अ हा जरासं पुढ होऊन पुढं होऊन हा तेच कि त्यामुळं थोडा त्यो आपल्याला आधार असतोय.
त्यांच त्यांनी पण जातात ओ कामाला सासू पण कामाला जातात नाई.
हा म्हणजे जॉब करतात तेनी काय?
आचारी आहेत तेनी जेवणाचं वगैरे असं हे घेतात त्यांनी पण आचार आहेत त्यांनी पण जातात कामाला, मग सकाळी आम्ही कसं करतो मी, मी उलटून सकाळ चार साडेचार वाजता मी उडतो. उठून सगळं चार डब्ब असतात माझं धरून माझ दोन पोरं आणि मिस्टरांच चौघांचं चार डबस सगळं बनवून त्यांच सगळं रेडी ठेवतो.
ब.
सगळं वगैरे रेडी ठेऊन त्यात टिफन बॅग वगैरे सगळं भरून ब बॉटल तेन सगळं रेडी ठेवतो आणि काय करतो त्यांची हेजी कपडे एक वेगळी हेजी कपडे सगळं बुटासकट, सॉक्स बुट सगळी रेडी करून ठेवून जातो. मग मो हा मोठा मुलगा उठल्याला असतोय तो परत मी जाऊ परत मग त्याला एकट्याला आंघोळ घातलो. अंघोळ घालतो घालून त्याची कपडे इस्त्री मारून देतो त्यो घालून घेतोय कपडे. घालून मग नंतर नाष्टा वगैरे काय तर करतोय जरा. मग तो जरा जर लवकर जातोय आठ वाजता स्कूल बस येते ते जी आठ वाजता लवकर जात तोय तो मोठा काय कर त्यांच पप्पा आम सासु पण काय करत्यात सात वाजता जात्यात ओ तो त्यांनी पण सकाळी.
हा लवकरच जातात.
हा लवकरच जातात, मग हम्म मां आमचा नव्हरा काय करतात त्यांनी उटत्यात बारक्या पोरग्याला त्याला आंघोळ हालायचं त्यांनी आंघोळ करायचं, त्याला जरा काहीत नाश चल द्यायचं त्यानी खातात, त्याला आवरतात. अरूण मग त्यां आता एल के जीलाय तो.
होय.
होय बारकाय ओ.
हा हा.
अ मग त्यांनी घेऊन जात्यात त्याला मग त्यांनी घेऊन जाता त माझं दुपारी कॉलेज सुटते, कॉलेज सुटल कनी मी येतो इचगंजीला येता येता मी घेऊन येतो मग त्याला. हा दुपारी असं करतो.
अंम तरी पण मुलांना सोडून एवढं करायचं म्हणजे काय हे नाही हं हं.
धाडच घेऊनच पुढं गेलोय आता काय तीन वर्ष तसच सपूवलो मी आता तीन वेळ झालं माझं कंप्लीट.
माझ कस झालं लग्न झाल्यानंतर म्हणजे आ होत नासकी. आता काय तर आप आपली घरातली थोडी आमची म्हणजे एवढी कंडिशन न्हवत्याच की बाबा मी पुढं शाळा शिकेन वगैरे पण माजी ई
होय होय.
अशी शाळा शिकण्याची वगैरे तेन आणि तेवढी परी स्तिथी नव्हती घरातली कि मांबा तेनी शिकवावं मला पुढं असं म लग्ना आच्या त्या वेळेला असं ठरलेलं किं महालग्न झाल्यानं तर हिला शिकवतो असं बोलं गेलेलं तेनी ठरवतान त्यावेळी अव नॉलेज नसते ना आपल्या लग्नाच्या वेळी कि बा हा. म्हणजे परत आपण मला तुम्ही शिकवतो म्हटलासा अन आताच्या मुली कशा बघा भांडत्याता कि बाबा नाही. तुम्ही मला करतो म्हंटलासा आणि केलं नाहीसा अस स्टँड घेतात तेन तो आता आम्ही आता